हॅलो आला काय आवाज?
ते बोला ना हम होय होय परवा गेल तू की फिरायला तीम राजगडला गेल तो बर हम्
जवळ आहे काय म्हणलं
नाही की इथन आपल्याला जरी पडत आम्हाला इथनं पडते बघा दोन दोनशे सत्तर किलोमीटर पडते
तर पण चार पाच लागत असतील ति
अ पाच स तास निव शिसत त गर सोडा म्हणजे इथून निघलेल पाच नाही सात साडेसात वाजता निघल्या उचून
बर
तच कराडमध्ये नाश्ता जेवण करून म परत गेलो एक दीड वाजता पोहचलो काडा पशी
बर बर
मग तिथं गाडी पार्किंग करून तिथे एक दोन तास झोपून सं सकाळी पाच वाजता चाल चालू के गडी चालाय
बर मग दोन दोन दिवस गेलता
नाही एकच दिवस संध्याकाळी परत रिटर्न आलं
अच्छा
म्हणजे संडेला निघलेलो इथून अ मंडेला हां म्हंजेला पाहाठीे लवकर गेलोच घडावरती म्हणजे पाच साडेपाच वाजता चढ चालू केला गड बंद होता एक पाचपर्यंत
ह हा हा
म्हणजे ते एक पोरगा एक्सपायर झाला होता बाले किल्ल्यावरं पडून त्यामुळे गड बंद ठेवलेला मग ते सकाळी पाच वाजता दरवाजा उघडला ते्हा चढाय चालू केलो
हा हम ह
साडे आठ आठ साडेआठच्या आस पास काहीतरी गाडावर पोहोचलू पत
उंच आहे तेे
हम्म
उचय काय
अ
ट्रेकिंग ला चांगलं आहे का
अ ट्रेकिंग ला एक नंबर आहे हमही गेलेतो चोर दरवाजाने आम्हाला बघा तीन डोंगर पार्क करून मग चौथा डोंगर गडाचा लागला म्हणजे पहिला डोंगर आहे तो असा प्लेन आहे म्हणजे एवढा काय त्रास होत नाही म्हणजे डोंगराचा नंतर डोंगरच सं च उबाट पायऱ्या चढायला लागतात तशा आहे म्हग तिसरा डोंगर जरा प्लेन आहे मग चौथा डोंगर तो काढायचा पाहता डायरेक्ट
असं म्हणजे पायऱ्या बियर्या काय असं काय डोंगर
असं वॉकच वॉक करत जातात म्हणजे मध्ये म पायऱ्यात सोडा तर परत चालू करायच परत मग किल्लाचा पायथा लागाला किल्ला दिसून येत नाइ लवकर ज धुक्यान झाकून गेलत पूर्ण ते आम्हाला ओळखून आलं नाइ आपण किल्ल्या जवळ आलो असं जवळ गेलो तिथं पायथ्याला गेल्यावर मग अ चोर दरवाजला ना रोप लावलेत वरती आणि डोंगरात कोकरून पायऱ्या काढल्यात त्यामुळं म तिथं गेल्यावर आम्हाला काळाल आम्ही गडा गेडाच्या जवळ आलो असं
हम्म् बर.
पण वरती जाऊस पर्यंत काय दिसना झालत असं धुकच होती
पाऊस होता.
पाऊस नव्हता त्या दिवशी तेज्या आधी पडून गेलता दोन दिवस पाऊस आम्ही गेलो त्या दिवशी काय पाऊस नव्हता.
वरती गेल्यावर पद्मावती देवीच्या मंदिरात बसलो थोडा मग पाऊस चालू झाला परत
नऊ साडेनऊ पर्यंत पाऊस पडला म बाहेर काय आलो नाइ मंदिरात तिथंच थांबलो. नाय थोड्या वेळान उ ऊन पडल्यावर म बाहेर आलो फिरलत किल्ला पूर्ण
पावसाळ्यात काय पाऊस चालू असला सगळं अवघड होतंय
पाऊस जर कंटिन्यू असला की मग अवघड आहे. जर दोन दोन तीन दरवाज आहेत. एक दरवाजा जो मी नाही तो पहिले दरवाजा तिकडून गेला तर काय नाही वाटत पण चो दरवाजा आणि दुसरा आहे आणि तिकडनं जरा प्रॉब्लेम आहे ते पावसात.
हम् पाणी हे सगळीकड येत असत.
स झारीकडनं पाणी यायचें पूर्ण खड्यावर. आणि असा टोकाय हो टोकाय त्यामुळं आणि लय उंचावर आलय लय उंचावर राही
तुम्हाला किती वेळ लागतो?
लागले की अडीच अडीच तास लागले आम्हाला ट्रॅक खालनं तीन किलोमीटरचा ट्रॅक हाय तिथं साडेतीन किलोमीटर म गड चालू
असं जंगलात न जायचं डोंगराच असं मस्त हाय म्हणजे ट्रेकिंगसाठी चांगलाय
उ बर. गरदी होती काय?
नाइ एवढी नाइ पाऊस पडलाला त्यामुळे काय गर्दी नव्हती.
हा हा. कसाय एकदा ते फोन करून टाकलं रेल कि व्हायर झाली की झालं गर्दी करत्यात.
नाही विषय कसा झालता बाले किल्ल्याला जायला एकदम पायऱ्या बुटाचे फक्त बारक्या बारक्या पायर आहेत आणि खाली डायट दरी आणि रूप आहे फक्त जरा अस वरती जायला. लिखित आमच्यासारख्या जे एकवीस बावीस वर्षाची पोरा असतात मस्ती करतात जात आहे का? मेंटल पोरग हायजे पाय घसरून पडलं होती. टायर खाली दरीचंच वरन हाआ. तीन हजार साडेतीन हजार फुटावरून खाली डायरेक.
हा ह हा हा.
मग त्यासाठी ते बालेकिल्ला बंद केलता खरं आम्ही गेलतो ते नशीब चांगलं म्हणायचं आम्हाला. मी आलो बघायलावर जिथं महाराज राहिलेले
हा हा बर बर बर.
काहीतरी अफजलखान होत त्याचं मुडकं कापून लावलेल ते ती पण जागा हाय तिथ.
कुठलं करते.
राजगडचा बालेकिल्ला वरती.
परव...
हा ते आपलं प्रतापगडावर ते झालं नाही का शिवप्रताप त्यानंतर ते अफजलखान मुंडक कापलेल अ जिजाऊना दाखवायला घेऊन गेलते ते. ते बालेकिल्ल्यावरती वरती लावले ते. तिथं पण आहेत त्या बुरजापाशी. मग तिथनं वर गेल की सदर चालू होते म्हणजे जिथं राणी राहायच्या महाराज राहत होते ती जागा.
हा हा हा ह.
खूप उंचावर आहे ते खूप असं पूर्ण ढगाने झाकून जाते पावसाळ्या हिवाळ्यामध्ये.
बर.
ते खास बघायसाठी बघाय म्हणजे एवढ्या वर गेलो.
हा आता त्या वेळी कसं राहत असतील
आता आता अवघड आहे बुआ.
हमम. तेच म्हटलं कुठे गेलतास म्हटलं.
फिरून यासाठी चांगला आहे जरी प्लॅन केला ना तर जाऊन ये काय अडचणी चांगला आहे. अनुभव येतो हो चांगला.
हम तेच आदल्या दिवशी म सकाळी निघता तुम्ही रात्री निघाता पहाटे निघता.
आम्ही नाही इथ संध्याकाळी निघलेलो संध्याकाळी सात साडेसात वाजता निघलेलो
ब
गडावर गडावर न आम्ही किती वाजता ऊ उतराया चालू केलं माहितीये का तीन पर्यंत आमचा बऱ्यापैकी फिरून झालत तीन साडेतीन पर्यंत मग तिथनं साडेतीन वाजता उतराय चालू केला साडेचार पाच वाजूपर्यंत आम्ही लावले होत. चढायला वेळ लागला नाही जाताना जरा वेळ आला एवढंच.
उतराला का एवढ
मी आलेलो हो कसं कसं उतरायचं काय कुठन जायच ते. त्यामुळे उतरताना फास्ट आलो जातानाच जरा त्रास झाला एवढंच.
किती जण होता तुम्ही.
अस आठ दहाजण होतो की पुरी टीम होते कंपनी पोरं घेतल.
हा हा कंपनीनेच घेतला होय. बर.
खाली राहिले थोडे आमच्याबरोबर आले वर थोडे तिकडे बाहेर म्हणजे दोन तीन स्पॉट आहेत असं फिरायसारख किल्ल्यावर म्हणजे माचे आहेत दोन तीन. दोघ तिघं तिकडं दोघ तिकडं अस वर दोघ तिघ खाल्ली अस असं केल तर नेक्स्ट प्लॅन पण परत तिकडेच करायचाय एक दिवस स्टे एक दोन दिवस स्टे आहे तिथं असं
दोन आहे परत आणि
परत म्हणजे आता थोडं लगेच नाही थोडा थोडे दिवसानंतर पूर्ण किल्ला बघायला मिळालं नाही ओ त्या दिवशी उतरल आता परत जाणार वा पूर्ण किल्ला फिरायला
मग आता स्टे करायचं म्हटलं ते कुठे खाली खाली गडाच्या
खाली नाही वरती टेंट घेऊन जायचं आहे की स्टे करायला जागा आहे
स्टे करायला जागा आहे जायचं होय
टेंट घेऊन जायचं तर मंदिरात राहता येते एक दिवस एक दीड दिवस तर गर्दी होत्या परत लोकल
मंदिरात मग राहू देतात काय तसं
हा राहू देत्यात मंदिरात प्रसाद ते सगळं असते जेवणाची सोय सगळ
म्हणज नाईटला चालू असते
हा चोवीस तास मंदिर चालू असतो हम चोवीस तास मंदिर चालूच आसतंय संध्याकाळी आपण जर व्या ने गेलो असलो समजा आपण रात्री एक दोन वाजता तिथ प्रसाद मिळतोय भात आमटी ती भात आमट खायल मी
बरं
सकाळी परत आरतीतन होऊन पूजाती करतातील देवीचे तिथनं परच चालू होते मग पोरांचं येणं जाणं येणं जाणं चालत असतं
् ब
चोवीस तास चालू असते त्यामु का अडचण नाही राहण्यासाठी
ह तेसच वच रोमस आहे शां सोडयचे काय
हम्म बऱ्यापैकी सगळी ट्रेकिंगला येणारच असत तिथं एक दोन दिवस स्टे करणारी एक दिवस स्टे करणारे अस
हा हा ह्
दुसरा हा आहे ते माचीवर टेंट मारायचा तिथं बुरजावर. तीथ पण राहायलाच एक दिवस.
हा.
सा एकक बऱ्यापैक सात, आठ पॉइंट आहे ते तर राहता येते निवांत.
हम्म.
अस मोठं मैदान असले म्हणे
ए ट काय कुटुंब मू शकत सोट रा
जागा चांगली पाहिजे म्हणजे वारं जिथं वारं कमी येते अशा ठिकाणी टेंट
असले की कुटुब राहत
हम् त्यांटाय दोघं दे निवनताता तो दोन तीन टँडी घेऊन गेले की पाच हजार निवन जातात
आणि एक टेंट मार्क
दोघ ते तघजण निव राहतात ते का आमचात टेंट आहे त्यात चौघ जण राहत त्या काही चौघ पाच जण
बर
मग तसे दोन टेंट घेऊन जायचं नेक्स्ट टाइम एक दिवस स्टे करायचा असं प्लॅन आहे कधी होते काय महिन्यात पावसाळा झाल्यावर डायरेक्ट
त वळतेच घे आता नेक्स्ट
आपल्या हिवाळा स्टार्ट होत की नाही त्या म्हणजे बारीक पाऊस चालू असतो त्यावेळी ज पूर्णाचा किल्ला हिरवागार झालेला असतो त्यावेळी
चलते यामार सरक
हम्म आणि त्यावेळी ये घेऊन जाणार हो ती किल्ल्याची माहिती असते असते गाईड गाईड घेऊन जालो
आणि केला ते गाईड असताना ते जरा सगळं बघाल मियच रे म्हणजे अनुभवाला माहिती ना, चांगले हो आम्ही रायगडला गेलो आम्हाला माहित नव्हतं. तु डायर गेलो रोपेतन वर बारबार फिरलो आणि आलो. काय ते बघच जाच आणि अनेक आमणारच आहेय
तर तनेदा याला पायरी पायरी मारर्गे जावा म्हणजे एक सगळी माहिती मिळते. त्रा त्रास होतोय तर गाडी घेऊन गेला की प्रत्येक ठिकाणी माहिती मिळते बो
होय होय ते गाड नगतेच गाड पाहिजेच. अशबा खान
गाईड पाहिजे आम्ही पण गाईडी घेतलो नाही आम्हाला पण बारा पैकीेज म्हणजे तीस टक्के नॉल म्हणजे माहि ती त्यामुळे आम्ही तीस टक्के ते फिरल तिथे पण रीलल्स बघून च कायलल सोडा.
नाही ते मग आपल्याला मिळत नसते काय ते तिथलं गायड गाईड पाहिजे सांगत.
त्यावेळी आम्हाला गाईड मिळाला नाही म्हणजे ट्रॅकर्स होती दोघं तिघ त्यांच्या आधी म्हणजे ते याच्या आधी दोन, तीन, वेळा जाऊन आले त्यांच्यामु त्यांच्यामुळं पण थोडीफार माहिती मिळाली.
हा हा.
आम्हाला असं काळ आलेलं की महाराष्ट्र बाले किल्ल्यावर, राहत ते खाली राहत होते पण मेन राहत होते वर. ती बालेकिल्ल्यावर महाराजांन जिजाऊ पहिला खायच होती ते. बाले किल्ल्यावर किल्ले उंचावर हाय. ते ट्रॅकर्स एक तीन, चार, वेळा येऊन गेल्यामुळे की नाही त्यांन त्यांच्यामुळे माहिती मिळाली की बाबा असं वर ते राहायला होते असं.
हम्म ते असेल माहिती म्हणूनच
हम्म राजवाड्यामनी आहे.
हम्
गोड पाण्याचा आहे.
हम्म हम्म. बघू आता आम्ही आता पहिला रायगडला जाऊन येतो. मग परत तिकडेच बुक
राजगडा वरून रायगड दिसतोस ना,
तिथंच आहे जवळच नाही काय
जवळ नाही ऐंशी किलोमीटरच, अंतर आहे ऐंशी किलोमीटरच, पण वरती एकदम वरती टोकाला गेलं की नाही, आसपासची सगळी किल्लं दिसतात. आपला तो सिंहगड कोंडाणा दिसतोय, तोरणा दिसतोय, लिंगाणा, रायगड आणि त्या आसपासची दोन-तीन किल्ले आहेत ती पण दिस
बर बर.
धोक्याचे नसल्यावर काय नाही सोडा. बाकीच हाय व्यवस्थित.
चालतयं की.
जा जाऊन या काय अडचण नाही काय नही.
थांब त्याच्याकडे दे
हा हा हा हा.
खास